नमस्कार बोला.
हम्म बोला नमस्कार काय म्हणताय.
आज कोणता विषय घ्यायचाय काय?
अच्छाय तुम्ही काय करता मग,
अ सर मी आम्ही आहोत, मी आयटी कम्प्युटर रिपेअर वगैरेच काम करतो. हो तुम्ही त्या रिलिटेड, काय असेल तर ते बोलू शकता किंवा मग कसं तुम्हाला जे सोयस्कर पडेल त्याप्रमाणे,
चालेल ना आपण बोलून, असं काहीतरी नॉर्मल वगैरे काय असेल.
हो हो.
मध्ये काय पुन्हा रिपेर वगैर,
हा सर रिपेअर वगैरे करतो, पार्ट रिपेअर करतो. अ लॅपटॉपचे सेल्फ सर्व्हिस असते आपली. प्रिंटर सेल सर्विस असते, जनरली क्लाइंटकडे जाणं त्यां प्रॉब्लेमस असतील ते चेक करण. त्याप्रमाणे त्यांना सोलूशन देणं, हे आपलं
ओके म्हणजे स्वतःचा बिझनेस आहे तुमचा.
त्याचाच बिझनेस आहे.
आणि जॉब पण करता का?
नाही जॉब करायचो, पण ते नंतर कालांतरान सोडलं.
ओके ओके म्हणजे, आता फक्त व बिजनेसच करता फक्त. चांगलंय चांगलंय, कुठे इथे
नाही मुंबईमध्ये मुंबईमध्ये आपण कुठे?
मी इथे बोरिवलीला.
आणि तुम्ही, तुम्ही काय जॉब वगैरे
मी डिझायनर आहे, ग्राफिक डिझायनर.
अरे वा, छान चांगलं आहे. मग तुम्ही पण मग काय फ्रीलान्सिंग सगळं,
नाही नाही मी जॉब करतो.
हा हा हा.
आपलं सकाळी दहा तेस आठ पर्यंत नऊ तास जॉब असतो.
अच्छा ओके.
हो नंतर आपण यायच घरी जो रुटीन असतं तेच सेम.
म्हणजे तुम्ही सगळं, आमचं सावन सावंतवाडी.
सावंतवाडी अरे वा, म्हणजे आमच्या जवळचीच आहेत तुम्ही.
कुठंले?
खारेपटण.
अच्छा अच्छा ओके कणकवलीच्या जवळ. बरं बर चांगलंय. आता डिझाइनिंग मध्ये तुम्ही म्हणजे कसं, म्हणजे कोरल ड्रॉ वगैरे की अस ॲनिमेशन.
हो हो आमचं कसं सायनीजच काम असतं
हा हा
अ जे आपलं एल डी े लातात ब बिल्डिंग व किंवा मॉलच्या बाहेर एअरपोर्टच्या बाहेर हे सगळं आमचं चालू असतं काम त्याच्यामध्ये
अच्छा मग मोठ्या मोठ्या लेवलच आहे बरोबर बरोबर क्लांटच्या र्यमेंटनुसार तुम्हाला त्यांचं सगळ दे द्याव लागत बरोबर चांगलंय चांगलं मग डिझाइनिंगध्ये कुठले सॉफ्टवेअर वगैरे युज करता की असं काही पर्टिक्युलर त्यांचा प्लॅटफॉर्म समस्त
नाही नाही डिझायनिंग म आम्हाला कोरल ड्रॉ यूज कराय लागत नंतर फोटोशॉप असत नंतर इलस्टेट रस्त अस भरपूर सॉफ्ट तुम्हाला माहिती असे तुम्ही क्लाइंटला देत असाल तुम्ही क्लाइंट ला देत असाल
इनस्टॉल करून देतो पण प्रोफेशनल असेल तर त्यांना सांगतो लायसन् वगरे असेल तरच घ्या नाही तर तेयट मग तीन एक महिन्याच चालतं
तरच हा
आणि असं ह हो ओल्ड व्हर्जन आणि त्याच्यात कसं होत आताचे करंट का फ दोन हजार दहा दोन हजार आठ नऊ असतात ते ते दि करावे लागतात त्यामुळे मग ते शक्यतो ते सॉफ्टवेअर कोणाला सांगत नाही कारण आपण आउटडेटेड सॉफ्टवेअर देण बरोबर नाही वाटत क्इंटला आणि आता क्लाइंटची आता रिक्वायरमेंट आता खूप आता वाढलेले आहेत कारण कॅनवा आलाय परत तुमचं एडिटिंग सॉफ्टवेअर बरेच आले आहेत त्यामुळे त्यांना त्या कमपेअर टू मध्ये कोरल रॉ आणि फोटोशॉप जरा आउटडेट डच होत
हो आता आमच्याकडे कस ते ऑटो कॅड पण असत नंतर फोटो सॉरी थेटर अस्त. जे जेे रिलेटेड सफवेअर आहेत ना डिनिंगसाठी ते सर्व व आमच्या इथे त्याच्यावर काम चालत कारण प्रत्येक क्लाईंटची रिक्वायरमेंट एक का सॉफ्टवेअर वर असते ना डिपेंड वेगवेगळ्या सॉफ्टवेअर वर डिपेंड असते.
आणि त्याच्यात पण आता कसं झालंय ए आय आल्यामुळे ना बऱ्याच डिझायनर लोकांची पण काम कम मी व्हायला लागलली कारण एक प्रॉम दिला की ते डायरेक्ट इमेज बनूनच येते ना. क्लाइंट ला क्लाइंट ला काय.
हो ते तर आहेच तिथे पण आता कॉम्पिटिशन चालू आहे आता.
हा इझी मिळून जात इझी टू आणि पैसे द्यावे लागत नाहीत.
हो ते तर आहेच.
डिझायनर लोकांचे पण जॉब जायला लागल्यात.
हो तेच चालंय. बाकी तुम्ही मग इथे अ तुम्ही राहायला कुठे?
मी राहायला वरळीला सर.
वरळीला ओके. ओके.
मग तुम्ही इकडे मुंबई साईड ला आपले आ
हो देतो देतो काय असेल त सांगा. काय आपण असेल होम होम असेल किंवा ऑफिस अस
हा हा हा ओके किंवा पर्सनली वगैरे पण देता ना?
हा पर्सनली पण देतो. कोणाच काय काम असलं आता म आहेत क्लाइंट आहेत माझ्याहित दहीसरपर्यंतचे आहेत. ते तस विरार पर्यंतच पण आहेत पण मग तस त्यांना त्यांच्या हिशोबाने मग त्यांना अटेंड करावा लागतं म्हणजे कधी कोण रयवारचा असतो कधी शनवारचा अस
बरोबर बरोबर आणि शक्यतो सगळे शक्यतो सगळे जॉब करून संडेलाच वेळ मिळतो सगळ्यांना बहुतेकांना
एकच सगळ्यांना कॉर्डिनेट करायचं एका ह्याच्यात की बाबा मॉर्निंगला वेळ तर मग अस अस टप्प्याटप्प्याने मग करत करत खाली घरी उतरायचं
ते तर आहेच आज आज थोडं तुम् बीज हे फ्री आहेत वा
आज फ्री ये आज फ्री ये. ऍक्च्युली मी बऱ्याच म्हणजे ग्रुपमधल्या बऱ्याच लोकांना दोघा तिघांना हे केलं. स्विंग केलेलं. की बोलण्यासाठी कॉल टास्क कम्प्लीट करूया म्हणून पण ते ऍक्च्युली त्यांचा टाइमिंग ऍडजस्ट होत न्हवता मी फ्री असायचो तेव्हा ते काहीतरी कामात असायचे आणि ते फ्री असायचे तेव्हा मी काहीतरी
ते तसच होतं म्हणजे माझं मी पण दोन तीन जणांना केलं ना तर तसच व्हायचंय की म प्रत्येक जण बिझी बिझी बिझी मग हळूहळू बघू आता एक हा
आपल्या ग्रुप सर्कल मधल जो पर्यंत हे होत नाही म्हणजे ऍड होत नाही कोण तोपर्यंत प पटकन बोलणं आपल्याला पण सहज नायं होत ना ते.
आता ठीक ये तुम्ही मुंबईतले आहात म्हणून तुम्हाला पटकन आप पण कनेक्ट झालो पण आता मी दोघांना फोन केला ते नाशिकचे होते परत कुठल्या दुस दुसऱ्या हयाच्यातले होते. त्यामुळे ते होत नायं वर्कआउट
बरोबर तुम्ही किती फीज् घेता?
अ सर बेसिकली आपलं वीजिटिंग थ्री फिफ्टी टी ये म्हणजे तुम्ही काम करा नाही अ अदरवाईज नका करू म्हणजे मी आलो तुमचा चेकिंग वगैरे करून थ्री फिफ्टी आणि जर काय काम मेजर असेल तर ते मग त्या ह्याच्यानुसार कोटेशन देतो. अ पटलं तर तुम्ही हो म्हणा नसेल त मग तुमच काय वस्तू जी नेइन घेऊन जाईनं ची आपला किंवा रिपेरिंगला ती आणून एटीटीस तुमची तुम्हाला परत देतो.
ठीक ये ठीक ये चांगली गोष्ट यं म्हणजे तुम्ही परत चांगलं काम आता हल्लीच कम्प्युटर वगैरे सगळं आता टेक्नॉलॉजी वाढत जाते त्याच्यामुळे
गरजेचं झालेलं आहे प्रत्येकाला आता कस कोविड नंतर झालंय कस स की प्रत्येकाला कम्प्युटर लॅपटॉप हो आहेच आहेच त्याला गरजेचाच झालाय त्यामुळे म्हणजे मुलांची ऑनलाईन लेक्चर असतात. कुठे काय असाइनमेंट असतात. काय प्रोजेक्ट बनवायचाय त सगळं ते ऑनलाईन जाऊनच करावं लाग त शोधावं लागतं.
बाहेरच
त्यामुळे लॅपटॉप
हो
गरजेचा झालाय.
तो ना मला मा
हॅलो.
हा. बरोबर ते तर आहेच मग लॅपटॉप तुम्ही असं सेकंड हँड मध्ये वगैरे हे देता का?
मदत करतो नवीन ो तुम्ही त घ. कधी कधी कस असत आपण त्यांना त्यांची हे सांगितली ना बर रात की तुम्ही क्रोमा किंवा अ विजय असेल मग जिथून कमी ह्याच्यात मिळत असेल तिथून घ्या कारण कसं असतं. थोडा फॅक्टर करतो काही लोकांना माझ्याकडनच घेणं पॉसिबल होईल की नाही ते त्यांना पण ज हे होत ना. त्यासाठी जे ट्रस्ट ठेवून आपल्याला सांगतात की नाही तुझ्याचकडनं घ्यायचंय. त्याना आपण व्यवस्थित चेकअप वगैरे करून सगळं नेऊन देतो आणि जास्त करून सेकंड हँड म डील करतो.
ह. हा हा म तुम्ही घरून घरूनच करता की तुम
हा घरूनच घरूनच नाही सर घरूनच करतो सगळं.
ओके ओके नाही चांगली गोष्ट आहे तेवढं म्हणजे हा म्हणजे घरून करणं थोडं हेच आहे म्हणजे चग उलट कारण आपलं रेंट पण वात. इलेक्ट्रिसिटी पण वाचते आणि क्लाइंट तर आहेत.
हो क्लाइंट बेस आहे आपलं त्यामुळे त काही प्रॉब्लेम नसतो कारण जात शकतो क्लांट कडे जाऊनच काम करायचं असतं. जिथे जर मेजर असेल तर मग घरी लॅपटॉप आणून वगैरे रिपेअर तरना घरूनचऊन जात ते
बरोब तुम्ही काय म्हणजे अ आयटी मध्ये केलं होतं का?
हा मी डिप्लोमा केलेला डिप्लोमा करून मग जॉब केला द पंधरा वर्ष आणि नंतर मग आता एक्सपिरियन्स घेतला स्वतःच चालू केलं क्लाइंट बेसट बनवायला थोडाफार
चांगलं आहे उलट व्हेरी गुड.
आपलं पूर्ण नाव कसं सर
ील बरा पाटील.
ओके ओके सेव्ह करून ठेवतो नंबर म्हणजे काय काम आमच्याकडे पण कधी कधी विचारतात ना रुपेश सावंत. कारण डिझायनिंग ची काहीतरी काम आली रुपेश शंकर सावंत
ओके ओके ओके चालेल मला पण कम्प्युटरची कोणती काम आलं ना.
हो नक्की नक्की माझ्याकडे पण क्लाइंट बेस येतात ना कधी डिझायनिंग वगैरे का बनून द्यायचंय काय? तर मी नंबर शेअर करेन त्यांचा तुम्हाला त्यांचा
चालेल ना. ठीक आहेता चालेल मग तुम्ही आता अ ठेवतो मग तुम्ही करा का?
चालेल चालेल मी करतो एक पंधरा पंधरा वीस मिनिटांने करतो तुम्हाला फोन
हा चालेल चालेल पंधरा वीस मिनिटांनी करा फ्री झालात की करा मला पण फक्त आधी एकदा मेसेज करा. व्हॉट्सअप वर म्हणजे तस मी रेडी राहील ठीक आहे ओके. चालेल धन्यवाद चला हा.
हम्.